हा येतोय ना आवाज?
हो, हो आवाज येतोय.
हो, हो.. हां, ताई मजेत आहे. काय म्हणतोय, पाऊस आहे का तुमच्याकडं?
हो आहे ना, जिमझिम झिमझिम पाऊस चालतोय.
हां.. आमच्याकडे जरा मोठा मु हम्, मोठा आला होता आमच्या इकडं.
कोणत्या शहरातून बोलताय तुम्ही?
आम्ही इकडं सोलापूरकडच आहे.
अच्छा
हो, हो. काय बाहेर वा वातावरण तर पावसाचं असेल कुठं जाता वगैरे अ--जाता वगैरे येत नसेल बाहेर.
नाही, नाही, नाही पाणी झिमझिम झिम येवून निघून जातो ना बरं असतंय. पण हे झिमझिम झिमझिम मध्ये नाही जाऊ शकत आपण कुठं.
हो ना, घरात अडकून पडायच आणि थंड वारा पण सुटलाय ना जरासा.
तुटलाय. हे बरोबर हय.
अ
मग आपण काय खेळाविषयी बोलायचं?
हो, आज आपण थोडसं मैदानी खेळाविषयी बोलूयात.
हम्म, हो मैदानी खेळाशी मुलं ना आजकालची जसं काही विसरलेच हय. मैदानी खेळ आपल्या आधी आधी म्हणजे आप पण लहान होतो तेंव्हा, या या खेळांमध्ये किती मजा असायची ची मोबाईल टी व्ही नसायचा.
आपल्या वेळेस मोकळी जागा असायची. खेळायला मैदान असायचे.
मैदान असायचे. आता बिल्डिंगस झाल्या.
शहरामध्ये तर बघायला पण जागा राह मिळत नाही कुठं जास्त.
नाही मिळत, नाही मिळत बरोबर आहे ना? आता फ्लॅट सिस्टम जास्त झाले असल्यामुळे जागा पुुरीशी नसते. मग फरक पड तो ना मुलांना मग घेऊन देऊन त्यांना दिसतं का? आम्ही मोबाईल वर गेम खेळूयात आम्ही टी व्ही बघू.
हो. आजकाल मोबाईलवरच सगळं आहे. हां कारण मैदानी खेळ खेळला तर कसं शम संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो ना. आता हे मोबाईलचं कसं गेम थोडसं अ ब्रेन ला देतात हे पण असं व्यायाम वगैरे होत नाही.
व्यायाम होत नाही आणि दुरुपयोग पण आहे ना मोबाईलचे पोर मोबाईल बघत त्यांच्यामुळे त्यांना शरीराला ब्रेन पण त्यांचा जो चालतो तो त्याच हिशोबाने चालतो मग. आणि शारीरिक विकास जो खेळल्याने होतो.
त होतच नाही होऊ ना.
आणि त्यांच्यातून खूप मज्जा पण येते, आणि त्या शरीरासाठी चांगलं पण आहे हे आज आजकालच्या मुलांना कळालं पाहिजे का असे खेळत आम्ही खेळत होतो.
हा आणि मैदानावर खेळल्यावर कसं मित्र मैत्रिणी भरपूर पूर होतात ना बाहेरचा ह्याच्यामध्ये
त्या
हा वातावरण जस जस हां वातावरण जसं जसं चेंज होईन तसं मुलांना पण प्रतिकार करण्याची. शक्ती होते आता मुलं वाढ ते ना आता मुलं अशा पावसाच्या ह बाहेर वगैरे गेले तर त्यांना लगेच. सर्दी खोकला होतो कारण ते मोबाईल घेऊन रूम म बसतात सारखं हा बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घ्यायची हम्मम्.
जात खूप लवकर थकुन जातात ते. का आणि जास्त खेळतील त्यांना सुद्धा लागेल आजकालच्या मुलांना कसं आहे का टीव्ही मोबाईल जेवणार नाही, याच्याशिवाय त्यांना भूकच नाही लागत का आम्हाला हे जेवायचंय. आणि आपल्या टायमाला असं जितक खेळायचं जितकं खेळलं का आपल्याला भूक
घे खा असं करतात आजकालचे मुलं. हो ना आपण कस आपल्या वेळेस कसं- आपल्या शाळेमध्ये वगैरे पण असं कबड्डी खो -खो लंगडी तर काय आपली, फेवरेटच असायची आणि खो -खो वगैरे, आणि आपण मुलांचे पण खेळ खेळायचो ना पहिलं. ते विटी दांडू वगैरे म्हणजे, खूप सारे खेळ खेळायचो चोत ना.
खूप सारे खेळायचो तेव्हा काही असा फरक नव्हता की मुलांचे हे खेळ अन मुलींचे हे खेळ. मुलं मुलींमध्ये पण काही फरक नव्हता त्यावेेळेस असं काही वाटतच नव्हतं की आपण कोणाबरोबर- तेव्हा हे नव्हतं आता, आता हे वातावरण बदल- बदलय काही असं नाही तस नाही. आजकालच्या मुला मुलींना समजतं पण एवढं आपल्याला इतकं कळत पण नव्हतं.
आणि शाळमध्येध्ये पण एवढे मोठे ग्राउंड वगैरे राहिले नाहीत ना आपल्या वेळेस जसे शाळेत- च्यासमोर सगळं पटांगणच असायचं आता ते फ्लॅट शिष्टीम- टिम मध्येच शाळा पण बऱ्याच ठिकाणी तर निघाल्यात ना तसं-
त्या आतल्या आतच थोडीफार ते काहीतरी खेळ खेळवतात ठीक आहे नाही तर काही. नाही नाही स्पोर्ट्सचा पिरियड त्यांना देता तर ठीक आहे नाही तर- हो सगळंच काही अटेन्ड करत नाही अस काळ-
मुलं मुली दोन संघ करायचे असं काही नव्हतंच ना आपल्या इथं डिफरन्स तसा दोन संघ- मुलं विरुद्ध मुली किंवा मागचा क्लास पुढचा क्लास. असं अपोजिट असायचं आणि मस्त खेळ वगैरे- खेळायचा लंगडी शिवणा- पाणी, आमच्याकडे पण असे असायचे.
अ.. बरफ, वितळ जोडीची साखळी.
हो... ते तर. ते.. तर काय गावात पण असायचं चालू. ह....
म्हणजे, जेम तेम आम्ही दहावी पर्यंत जायपर्यंत, आम्ही आमच्या गल्लीमध्ये
हो... हो... आम्ही पण आणि आमचं गाव छोट होतं ना. माहेर माझ मग आम्ही.... गावात पण खेळायचं. गावातल्या शाळेच्या समोर, मग मैत्रिणी सगळ्या जमा व्हायच्या शाळा सुटली की, जाऊन यायच घरी एकदा बॅग ठेवून यायची झालं. मग, ह.. ह.. ह.. मज्जाच.. मज्जा.. आजकाल कसं थोडस, वातावरण पण बदललय ना? सिक्युरिटी राहिलेली नाही. आपल्या वेळेस तसं नव्हतं. हम्म....
आपल्या मम्मी पप्पाना इतंक काही म्हणत. लोड नव्हता. कि, आपले मुलगी काही गेले ते लेेट येता. नव्हत. गेली खेळ खेळतीय बाहेर, शिकवणीला गेलीय... गेलीय... पण, आता आपल्याला बघावं लागत. हो, आता माझी मुलगी आहे. माझी... ती पण आता, तिची शिकवणी थोडी लांब लावली मी. तर मला ही टेन्शन असत. कि ती गेली आहे, किती वेळात आली की नाही, आली हे टेन्श
हो.. ना. हा...
वेळचा भरोसा नसतो.
काय, तर
हम्म...
आणि संघभावना पण मुलांमध्ये वाढीला लागते ना. असं, टीम गेम खेळल्यामुळं. हो... ना
हो...
धावणे. हो.... ना असं, रनिंग, रनिंग वगैरे पण घ्यायची घेतली जायची. आता... अ... म्हणजे? ग्राउंडच्या अभावामुळे पण थोडस कमीच आहे.
कमीच आहे... आणि घर राह आपण जिथ राहतो, तिथ राह आणि मान्यामध्ये फरक. पडून जातो. सगळ्या गोष्टी फरक पडतो. पण माझ्या मते, या गोष्टी वाढल्या पाहिजे. परणच माइंड डायवर्ट करण्यासाठी, आपण ह्या आहे ना खेळा, हे आजकाल कस झालंसत अभ्यास... अभ्यास... अभ्यास...
हा... आणि मोबाईलवरर फक्त माइंड गेम खेळतात. मुलं असं, शरीराच्या किंवा आपल्या हम्... स्नायूच्या बळकटीसाठी वगैरे असं आप आपण बघा बरं, किती रनिंग करायचो, आपल्याला धाप जरी लागली तरी काय व्हायचं नाही. आता तेवढ
नेवायचा...
री पळू शकला मुला. काय व्हायचं नाही. ह.... हो... ना पुरसांची कार्यक्षमता पण सुधारते ना. मैदानी खेळमूळ... आपलं वजन नियंत्रित राहायचं. आजकाल... हा....
डोकं कसं दुखतं हे सुद्धा माहित नव्हतं कारण की आपण ज्या विभागातून आत्ताच्या छोट्या छोट्या मुलांना डोकतोय चष्मा लागतोय. म्हणे आम्हाला बोर्डच दिसत नाय डोळ्यातून पाणी येत आहे कारण मोबाईल जास्त बघतात खेळन कमी. सारखे वातावरण च नाही ए हवा नाहीे ए उन्हाळ्यात
हो मानिक तण पण वाढतो ना नाही मैदानी गेम म्हणजे खेळ खेळ हे तर तहाण वाढतो. आणि मानसिक अणाव वाढतो उत्साह कमी राहतो.
बचत आणि हा पेपरच्या टायमाला सुद्धा आपण बाहेर एकदा तरी राऊंड मारून यायचच आय. असं नाइका नीस्त अभ्यास म्हणजे अभ्यासच. या गोष्टीत, हम्म.
म्हणूनच मैदानी खेळ कस खेळायची गरज आय. संपूर्ण शरीराची हालचाल होण्यासा ठी शरीर स्वस्थ राहण्यासाठी हो ना.
बरोबर आय.
आणि मैदानी खेळ असाच नाय की छोट्याच मुलांनी खेळावत मैदानी खेळ असं वयस्कर माणसांपर्यंत खेळू शकतात आनंदाने खेळतात ते हो.
आता आम्ही पण ए ना आमच फॅमिली वगैरे भेटतो ना आम्ही तर तेव्हा आम्ही काय अदर काही गोष्टी केल्यापेक्षा ना आम्ही काय कर तो आम्ही सुद्धा पोरांन बरोबर खेळतो.
हो.
आपल्याला हे खेळायचं हे असं आम्ही खेळायचो म त्यांना हा त्यांना पण मजा वाटते की हा मम्मी पप्पांच्या टायमाला अशे गेम खेळत होते. तेव्हा त्यांना कळत की आपण शिकवलं पाहिजे पोरांना बरोबर.
दोरीवरच्या उड्या तर किरी सहज खेळायचो आपण.
हो दोरीच तर बाप रे मज्जाच मज्जा म्हणजे मैत्रिणीच करून शाळेत आली की चल दोरोडी खेळू आपण.
हो हो हो.
हाय ना?
हा.
मी तर खरंच पक्की याच्यामध्ये मला ना प्राईज पण भेटलेल याच्यामध्ये कॉम्पिटिशन
हम्म.
हा एकी मिनिटामध्ये किती कोण किती करत.
हो उलट उलटी दोरी अशी करून
उलटउडी उलटी दोरी दो- दोन्ही साग बरोबरची.
हा आणि मैत्रिणी इकडून इकडून पकडून त्या असं नुस त हे करायच्या आपण त्या उड्या घ्यायच्या. खूप मज्जा यायची आपल्या वेळेसचे खेळ पण पण हो.
आणि पडायचो पण पण मम्मीला सांगायचं नाही की मी पडले, कारण माहिती मम्मी अजून मरणार आहे आपल्याला
हा
वरतून आई म्हणणार आहे की तू पडूनच खेळाला जाऊन मी देणार आहे. छान होते ना तेव्हाचे दिवस माझी आई पण म्हणते तुम्ही कसे मोठे झाले आम्हाला माहितीच नाही पडल, कसे खेळायचे कधी भांडण नाही आणलंय की यांनी मला मारल की तुम्ही मम्मी जाऊन त्याला सांगा की करा असं कधीच नाही झालं. आजकाल असं नसतं आजकाल तर
चला टाइम झालाय आपला
हो हो ठीक आहे ठेवा ठेवा.
हो छान वाटल हा तुमच्याशी बोलून.
हो मला पण छान वाटलं जुन्या आठवणी.
हो हो धन्यवाद आहे ना.